तिथे ना तर
हम्म किती आंब्या आणले?
तू अभ्यास कर पहिले आंबे आलाय.
आणलंय पंधरा खातो का? पंधरा ते आंबे आहे ना ते खाण्या, कोणते?
सोळा किलो आणायची ना.
त्याच्या रस करून देत ते का नाही रे. उद्या ते ज तिथं तुम्ही नाही जाणार काय वास्तुशांती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
देणं बाबा नाठेकडे जायचय. ये इकडे यायचेय परत अ साप पाक कोणा सापट्याला जायचे साप त्याला सापट्याला नाही उद्या नाही जमणार बहुतेक पवता हिला तळायला म्हटलं जायची तर तु चल म जेऊन या आपण मग. ना
मम्मीला माहती आहे कराठी क्लास कुडे आहे.
पुढे
विचारा
तो का हम्म तिकडे एकारया ठिकाणी नाय एवढं लांबरे आहे किती सोपं आहे का ते? एवढं लांब कोण आणणार सोडणार बाबा पाणी पावसाळ्याचा. त्याच्यापेक्षा एक काम कर आणि श्लोकला फोन कर ना तुला सांगितलं ना मी.
त्याला सांगेल मी कि त्याला रोज तुला व्हिडओ कॉल करून तुला अ शिकवत जाईल तो नाही तर मी तुला शिकवत जाईल येत मला.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
आता काय शिकवा कायता काय अभ्यास कर पहिले मग तू शिकवून देई. रोज सकाळी लवकर उठाय उठायचे मग तुला शिकवन मी.
इथे आली
ते इथे युट्यूब आहे ना युट्यूब पाहतून तू युट्यूब वरी शिकवतात कराटे क्लास.
त्याचे छीकोचा आवा आहे इथे
म रिकामे कामं पाहिल्यापेक्षा ते पाहिलं बरं ना. किडे पायके पिकचे आहे आवाज करणार चाल ह ह्यानी ते त्याला पैसे दिले होती ना हम्म त्याला पैसे दिले म्हण ते नौ नाजी काही बोलणार नाही कारण कोणाला पैसे दिले हम्म हम्म. त्यात माय घेणं देणं चालूच राहत ना तेल देलता मग परत देणार आहे म्हणा तो काय फोकट देणार आहे काय त्याला देले असता तर हम्म.
. तू पण हा मोबाईल घेऊन देणार आहे
हो.
त्या मोबाईल वर डिझाईन वैगरे
हम्म.
काय चोर ली तू तिसऱ्या मजाल्यावर पण फेकला काहीच होत नाही मोबाईल आहे ना तो डायरेक्ट गेमिंग आहे दादाज दादाला आवडत तो मोबाईल
गेमिंग साठी तो एवढा बेस्ट एवढा स्मूथ चालतो तो चार्जिंग तर त्याची माझ्यापेक्षा कमी उतरतेय एक एक मिनिटानी एक एक डायरेली कमी पण नाही होत
बरं आहे
मग पावसच पडला तर ते भांग्यानीकडे लावलं की नेट लावल र काही नाही
तर त पायलवायला दिसत होत तिथून आता काय मागत ते बाय काही पायल च्या इथे कोणत्या आडावाच्या बायक आहे तिथलं काम संपलं का इकडे येत असल ते जपायचे गते
त्या पंगलेच्या फोनवडला जायचं तुझ्या पाय म्हणा तू दुसऱ्यांचा कायला विचार करू आली तिला सांगायच ना तू तुझ्या बघ ना म्हणा तिला काय म्हणा या आपण त्यांच्या पावाच्याथ दुसऱ्यांच्या कौतुक
म म्हटलं तुला दिलं नसत पण इथं माझ्या हात सुजला म्हणूनच तेवढं दिलं नाही तर मी कोणालाच साईला कामाला काम त्याच्यामुळे मग पाया आता हे अजून एक दातर दिलं तर दोन हजार रुपये दिले जातील ते आता एक काल नाही का काल परवा दिवस भर केलं मी कंप्लीट
हे झालं आता हे कंप्लीट झालं की हे दप्त तिला दिलं परत नावडायला फक्त नाव वळाायचीतील पैसे जतील ना.
ह
ऐकत नाही पोर बर काय. आता तो मोबाईल पाहिल कल तर आईन राहत ना असं आपण म्हणा तर म्हणते मलाच तर किती लिखाण पडेल. हो अभ्यास कसा अभ्यास करता येत नाही त्याला.
पाच मिनिट झालेय.
हार होऊ दे रे. जेवणाला काय बनवणार सांगा त्याला बिर्याणी अंडा बिर्याणी.
अंडा बिर्याणी माला भूक नाहीय
म अंडा पाव खा. कस आवाज निघायला दुसऱ्याच्या तोंडातून पाहिला का? तू आल तर तू तर जेवण करून आला तिकडना. आमचा रस खाला ना आमही रस अजून का खाल्ला पुरणपोळी. मन कालं हम्म आमटी भात कुरडया या पापड भी खाल्ले काय रे?
हम्म
बांडाला ब हल्ला का ह् तर दिवस नव्हते भेटत. कोण जाणारे त्यांच्याकडे विचारले त्यांच्याकडे. किती पोर होते रा आणलेले? तो आलता का दाद्या आण दीदे आलता का रे.
दाद्या नव्हता आला. काय माहीत दाद्याच नाही माहीत. त्यांच्या व्या आणि तो आला होता बास.
बोल तर जाईल ना बोलायला गेल की ना क म्हातारी. दाद्याकडे कुठरी गेली असेल गे म दाद्याकडे गेली होती नार ती?
हा गेली होती वाला
पोरगला शान आहे तेे पोरग त्या दिवशीच नाही का म्हणे माई आई. येडामाईचाच करते आम्ही येडामाईलाच मानतो मी दुसरीकडे गेल की मा मा. म्हणून नाही पाठवला तर मरुदे. अ ती आली घरापर्यंत मी फक्त पहि विचारलं म्हटलं जेवण. त सांगितलं म्हणून. हम्म देवदर्शन करून आले म्हणे त्याचा जगू घालायचे म्हणे खंडेराव म्हणून म्हटलं.
देव दर्शन करता. मला
त काय काय बोलत होता आणि त्याच्या घरी जावून बघितलं होत काहीच नाही.
मला कोणाला काय काय बोलत होता कोण.
अभिराज माये घर इी माय घर माये घरात ते ते आणि बघितलं तर काहीच नाही.
तु काय पुर घरी फिरला का?
नाही नाही.
मग
छोटासाच होतोय फक्त छोटासाच होता फक्त रूम आपल्यापेक्षा थोडा मोठा होता थोडा
पण दारम मठाता
हम्
याना लटकून दिला आपल्याला चांगलं काही घटक द पैसे प गोळा होतीलना पावसाळा बी तर आहे ना आपल्या मागे हफ्ती ब बारायचे म तियाल आप लक्षण खा लागल बत की मझी पघूनंतघध दर ग तबास बरी तची हा झारी ना आलीत ना मजतीला तर नाचवला निघालो इथून तर म्हणे पंचा पंचास लाखा जाऊ म्हणे तुम्ही मी जिल्ह्याच्या ऑफिसला आहे म्हणे इका जिल्ह्याला या म्हणे नवीन जिल्हा परिषद झाली ना पु मक रस्त्यावर हम्म आता एवढं लांब येऊ का म्हणना णजे त्रंबक रस्त्याचे तिथं नाही का ते थोडं पुढं गेलं कि ते मध प नर्सरीच्या त्या म तर तिथं या म्हणे तू द्वाल्याकडून वळल म्हणे की सरळ सरळ वरती या म्हणे अश म्हटलं बर निघालो मग त्या दूधवाल्याकडून वओढलं तर भारती म्हटलं बा मला माहिती नाही म्हटलं तु विचारत र मग त फोनला आला मग ते आता इथ ना संपलं म्हणे पण कार्यक्रम आता एक काम करा तुम्ही पंचायत समितीला जा तुमचं काय आहे बियाण्याचं ते करा म्हणे आणि मग तुम्ही पं शेवटी ल या मातमते हा ठीक आहे ठीक आहे